हो हा काय बाहेरयच का आता
बाहेरच येऊन बसलोय घरात रेंजच येत नाही आमच्या
आ हा
हा तुमचं काय चाललंय
काय नाही आम्ही जर पाहुण्यांच्याकडे आले जाऊबाईंच्याकड
होय
का लाव होय का लावलोय आता नंतर जायचं हम् होय
काय मग काय चाललंय ग बाकी
काय नाही बसलोय ना काय नाही जेवणा आवरले आता बसलोय
हा हा हा
तुम्ही फोन करणार असला तर मला मग दुपार मला फोन करायचा पहिला म्हणजे कसं बाळ घेते ना म्हणजे फोण मग दुपारचा पुढे जो केला अस तरी पी पण चालतंय
हा हा चालेल चालेल
हम् म
काय मग तिकड पाऊस काय म्हणतोय
का पाऊस होता तिकडं आता बंद झालाय आता चार पाच दिवस झाले काहीच पाऊस नाही इकडच्या सारखंच आहे तिकडं हम् आमच्याकडे असतंच वातावरण आहे आमच्याकडे पण आठ दिवस कंटिन्यू पडला आठवडाभर पाऊस
होय होय हा की शेती चार एकर शेती आहे
स्वतःची आहे तुमची
होय होय
हा हा मग काय ऊसच आहे का सगळीकडे
पाणी इकडे पा
मोकळच आहे मग
होय
अ माझं बोर विरी काय नाहीतच ना
बोर हा विहिर ह विहिरीला पण पाणी आटलंय बोरच पण पाणी बोरला पण पाणी कमी या लागले
हह
पाण्याचा प्रॉब्लेम आहे इकडं खूप
तुमचं गाव कुठलं मग
सांगोला
सांबोला तिकड आहेस तेवढ्याला अंब हा हा माझा तिकडे गेलायचा काय
हो हो इकडंच आहेी सांगच
हा ह् बरं बरं मकानी जनावर ते ना असतील की हो मग तुमची
नाही नाही जनावर वगैरे
यत हम् आमचं पण माहेरला शेतते नाही ना जनावर आहे चेेत आहे मळ्यात जायचं राहायला
ह आम्ही पण शेतातच आहे पण जनावर वगैरे काही नाही
आम्ही पण शेतातच आहे आमची विहीर आहे बोर आहे नदीची पाईपलाईन आहे आमची स्वतःची
होय.
आमच्याकडें आहे पाणी भरपूर
हा हा हा नदीच्या काठी असल्यामुळे पाणी आहे ना तुम्हाला तिकडे
व्हय नदी जवळच आहे ना आमच्या घराच्या पाठीमागेच आहे.
हा हा मग त्याच्यामूळ पाणी आहे हम्म आमच्या इकडं पाणी इकड नाही
हम्म तिकड पाण्याची लयच अडचन असल की
होय पाण्याची लय अडचण आहे इकडं
हम् वापरायला की नाय हाय पाणी घरातून
होय वापरायला पण दुसऱ्याच्यातनच आणावं लागतय आमला आमच्या बोरचं पाणी संपलंय
हा मग दुसऱ्यांच्या बोरचं आणायचं हा हा. वारं सुटले वाटतं जास्त नाही वाऱ्याचा आवाज जास्त झाला
ऊन पडलंय ना आमच्या इथ
हा बरं बरं.
वाऱ्याचाच आवाज येत
हा हा म
काही नाय बघा निवांत आहे पाऊ पाऊस नाही पाणी नाही त्याच्यामुळे काय काम पण नाहीत नाय
व्हय आता तुमच्याकडे सगळी शेतीचीच काम असतील काय कंपन्यात काय वगैरे
ना नाही नाही शेतातलीच कामं
फक्त शेतीचेच काम आहे
हा शेती शेतीच
हा हा मग आता शेतीची कामं काही बारमाही असतात
नाही नाही बारमाही नाय. ज्याला पाणी आहे ते त्यां त्यांनाच आहे फक्त ज्याला पाणी नाही ते काही करतच नाही ना
व्हय.
हम्म.
पाणी पाहिजे बघा शेतीला भरपूर तरच शेतीच हे आहे.
होय पाणी पाहिजे आता एक पीक तर गेलं
व्हय आता आणि पण पाऊसा होय गेल की
हम्म आता पाऊस पडला तर पुढचं पण पीक नाही तर ते पण नाही
व्हय.
मग काय
बरं म
काय नाही बघा तुमच्याकडे तुमचंच काय झालं
आमचं काय आम्ही आलोय पाहुण्यांच्या तिकड आमच्या जाऊबाई अजून जेवण कराल्यात
व्हय.
हम्म व्हय.
तिथं काय ती काय लवकर जेवतच नाही म्हणून तर तशी हाय
होय जेवल्यात होता तिने अजून आमचं मिस् टर त्यांचं मिस्टर जेवायचे आहेत दोघ जण
व्हय.
व्हय. हो त्यांच्या शाळेला गेल्यात आमचे दोन आहेत घरात शाळालात
हम्म हम्म हम्म हम्म.
त्यांच्या तीन गेल्या शाळेला
होय.
हम्म
तिचं पण असतय पोरी गेल्या की मशीनवरर मशीन वर बसलेली असतेच ती
होय त्यांचं काम चालूच असते ना हे नाही तर ते कुठलं तर चालूच असते तसं आमचं नाही आम्ही निवनत दिवसभर लोळायचंच कामबाहिरच
मक
आमचं एक जातय शाळेला एक दिवसभर घरात बसतय मला तरा अंगणवाडी होय मुलगाय तो अंगणवाडीत जाऊन बसतो तीन वर्षाचा आहे तो त्याला सोडायला आणायलाच दिवस जातोय
होय
हम् ना
लहान मुला असलं की
होय लचे तापोते डा हम्म काय झा चालूय नाव त्यांचं जेवण
ह् हम ह दिवसभर करतच असते काय नाही काय तर चालत असते
होय अंडी क आल्यात आता
ह सोमवारचं बरं कर आलंस मला
आज सोमवारच पाळताय सवय तुम्ही सोमवार
होय होय
आमच्यात चालतंय दररोज आम्ही पाळत नाही काय
आम् सोमवार
एक कांच हा आमच्या माहेरलाच पातत सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार
शुक्रवार काय नसतंय पण नाही आम्ही पळत पण सोमवारर वार
हा हा आमच्यात बुधवारी आणि रविवारी तेवढं चालतंय
होय
हम्म
सोमवारी करा करूच नाही म्हणे
होय ते महादेवाचा वारा असतो त्यांना करत नाहीत कोण करत नाहीत दास
हे मला आत्ताच माहिती झालं हे सोमवार पण
होय नायती नाही ख्रिचन यत ना
हम्म!
हम्म तिने आता कुठं काय पाहतात हा! म काय निवांत्ताने
हो हो निवांत
बरं मा
काय काय पाऊस पडला तर काम चालू करायची नाहीतरी शांत बसायचं
सुट्टी यायची निवांतवनी
सुट्टी सुट्टी सगळ्या कामाला
होय!
तरी आपलं असतंच की रोजचं स्वयंपाक करायचा कपडे धुवायची भांडी घासायची. त्याला सुट्टी मिळत नाही कुठ जरी गेलं तरी त्याला सुट्टी मिळत नाही.
होय घरातलं काम म ते कायमच जोडलेलंच असते आपल्याला
होय. सकाळचं झालं की संध्याकाळी हाय संध्याकाळचं झालं की सकाळचं टेन्शन आहे
होय.
अ ते ग बाकी काय मग निवांत मत का?
निवांतय हाय आता जायचं की आपल्या गावाला आता नंतर जरा थोड्या वेळेने चार पाच वासत्ता जायचं.
होय ऊन पण खूप पडलंय आज.
होय! आज ऊन पण आहे की हा.
उन्हाळ्यासारखं वाटा लागलय आज
हो गरम पण वाले घरात केवढं बाहेर गेलं बग ब बाहेर पण इकडं जास्त वारं पण येत नाही बाहेर.
होय!
हम्म. हम्म. मग तुमच्याकडे तिकड जास्त ऊन असेल की हाय. होय जरा पण पाऊस पडा नाही तिकडं
जरा पण पाऊस नाही इकडं.
मा अवघड आहे कि सगळं. शेती करायच अवघड पामसरांच पाण्याच अवघड
होय होय आमच्या इकडे ज्याला आहे त्याला आहे सोड पैसा आहे.
होय. हम्म बरबर.
हम्.
म.. ग.
काय नाही बघा.
हम्.
चालतय घ्या मग परत अज ह्याच्यावरच फोन केला तर चालतय ना.
हा चालतय चालतय. ू करा बर बर. ह हा ह. हम् हम् हम्.